हॅलो. हॅलो, हॅलो, हा बोल ना.
येतो आवाज.
हा येतोय ना. बोल ना.
गेल्या का ऑफिस मधन घरी?
हो गेले ना.
कधी पोहोचल्या.
अजून पोहोचलेच नाही मी. रसत्यावरचे.
एवढा उशीर.
हा ना असच मैत्रीन आलेली. गप्पा मारत जरा.
कुठली मैत्रीन आली होती. अच्छा, मग जेवण वगैरे झालं काय तुमच.
जेवण, नाही ना जेवण आणखीन करायचंय. आज संडे सॅटर्डेय ना. तर आज उद्या सुट्टी. तर निवांत आपलं करायचं. आरामशीर सगळ्या गोष्टी.
हो उद्या ऑफिसला सुट्टीय का तुम्हाला?
हो रविवार असतो ना. सुट्टी असते.
मग आज काय? मी आता बघा, चपात्याचं पीठ मळते.
हा का?
हो.
अच्छा, पुण्यामध्ये काये? तुम्ही पुण्यामध्येच राहता ना.
हो पुण्यामध्येच.
आज येणार नाहीयेत त्या.
काय ब हे काय असतं बघायला? पुण्यामध्ये. असं चांगलं काय? पुण्यातच राहते. अच्छा. सांगा ना म. सिल्वररवाड्याद्दल काय असं, हिस्ट्री माहितीय का?
अहो मी पण गेली नाही. अजून ना तिथं.
अरे बापरे. तुम्ही राहत असुल पण नाही गेला का?
नाही.
हे घे भाजी.
शनिवार वाडाये. परत तुम्हाला सांगते. अजून भरपूर काही बघण्यासारखंय.
हा का? म्हणजे काय काये तसं.
शनिवार वाडा. परत अजून सांगते.
लाल महाल बिल वगैरे सगळय.
अच्छा.
तिथं मी हे पण ऐकलंय नाही का. ते सारस बाग वगैरे खूप फेमसे. नाय का? आणि तिथली भेळ पण फेमसे ती.
हो सारसबागेची
हम्म गेले का तुम्ही कधी?
हो गेले ना
झाल तुला
मग आता तुम्ही मग आता कधी पोहोचणार घरी, म्हटलं मग आता तुम्ही घरी कधी पोहोचणार?
हा पोचलन थांबा तुम्ही बोला तोपर्यंत, नाही नको थांब
काय मग अजून काय म्हणताय? कडकड
केलय.
हा हा ना अरे ते सकाळी झालं तस. हे जायचंय का चाल ना तिकडे माठाजवळ रॉग वे ने कस जायचं नको गाडीचाल चालत. हॅलो हॅलो
हॅलो.
हॅलो. हा बोला की मग आणखी काय काय, म्हणजे मी त सारस बागेबद्दल ऐकलंय. पुण्यामध्ये हा पुण्यामध्ये आणखी काय आहे.
पुण्यामध्ये आणखी खडक वाचला आहे परत महाबळेश्वर
अच्छा.
तुम्ही कामात आहेत वाटतं?
अच्छा सांग ना माहिती आणखी काय असेल का. मग बाकी तू तुझ्या फॅमिलीबद्दल सांग मग काय काय कोण कोण असतं घरी काय.
माझ्या फॅमिलीमध्येध्ये बघ आई वडील भाऊ मी मी मोठी आहे तशी. अ्
अच्छा, तिकडं आता पाऊस आहे का पुण्यामध्ये
आता दोन तीन दिवस झालं पाऊस वगैरे नाही, आता मध्ये पाऊसा आला. तर भरपूर आला होता ना दोन तीन दिवस कंटिन्यूस चालू होता. मग आता दोन तीन दिवस झाला आता नाही पाऊस.
हम्म हम् हम् हा मी इकडं कोल्हापूरकडचे आहे, नंतर कोल्हापूरकडे आहेाय म्हणजे मध्ये वातावरण सांगितलेल ना तर हवामान खात्याने सांगितले तर तेव्हा होता. पाऊस आता सहा सात सहा सात तारखेपर्यंत होता, त्यानंतर काय आपण एवढा नव्हता. त्यानंतर बंद झाला. आता दोन तीन दिवस झाले नाहीे.
आमच्याकडे पण आता दोन तीन दिवस झालं पाऊस नाही.
हा का. पुण्यात खूप पॉप्युलेशन झाला असेल ना?
हो खुप.
अच्छा तुम्ही काय करता?
मी काम ऑफिसला जाते, बॅग ह्याच करते बिकॉम च
अच्छा तुमचं किती ते किती असत.
माझ साडेनऊ ते साडेसहा.
हम्म-हम्म, हम् अच्छा बरं आहे ना मग
हो तस आहे.
तेच बरं आपलं काम घरी बसून तरी काय करक असत ना
हो तेवढंच आपले चार पैसे होत.
हम्म मग
मग अजून काय नाही मग काय म्हणते, तो काय ते.
पुण्यामध्ये किती वर्ष झाले राहत तुम्ही,
पुण्यामध्ये मी राहते चार पाच वर्ष अ सोळा सतरा वर्ष झाले.
सोळा, हो का भरपूर दिवस राहताय तुम्ही म्हणजे.
हो माझा जन्मच पुण्यात चालाय तुमही कुठे असत आता?
मी अ पुण्यात नाहीये म्हणजे, आपल्या इकडं गावाकडेच आहे पुण्यात मी होते पहिले थोडं फारच माहितीय ना म्हणून म्हटलं तुम्हालाच विचारवं.
होह आता माझ्या मम्मीनी मला सांगितलं चपातीचं पीठमळ कोण मी भाकरीचं पीठ म्हळ
अरे दे, हा, काय आ काय लक्ष देऊन करावं का
एक मिनटा
आता तुम्हाला भाघरी येतात का?
भाकरी येतात पण चपातीचं पीठ मारायला सांगितलं होत मी भाकरीचं पीठ म्हळलं,
अशी गडबड असली तर अवघड आहे.
हा, बोला की हॅलो, हॅलो,
हा बोला ना.
मग काय आता माझ्या मम्मीची मी वर्डे खात खाईल
हा आता तुम्हाला ओरखा बसेल तुम्हाला नाही ओळखलं का पीठ कोणत य तेे अरे इथचगत त दुकानवाला आहे इथं तेवढ्या ना कुठे झालं का दुकानवर छत्री टाकलाय आम्ही आपलं मोबाईल ला स्क्रीन गार्ड बस यला आले हो खाली इकं,
अच्छा अच्छा अ आपल्या इथं बालाजीनगरला पण स्क्रीन गार्ड चांगलं भेसतं
हा ते तुमच्या इकडे ना मी अजून नाही आहे पुण्यात हा, आपल्या आमच्या इकडे पण असंच भेटतं काय एवढं काही नाही विषय
पन्नास रुपया ला स्क्रीन गार्ड भेट
किती ल
पन्नास रुपये,
अच्छा इकडे पण तसच कायस रेट आहे एवढ काय विषय नाहीये ओके के बिकुल
आमच्या ऑफिसमध्येध्ये एक कारबाज म्हणून पुरवे.
हा,
तुम्हाला अस आमच्या ऑफिसवते
सारखं,
आता आमच्या ऑफिसच सांगते तुम्हाला
हा सांगा ना चालेल मला काही नाही
आमच्या ऑफिसमध्येध्ये एक आर पाच म्हणून कोरगे-'
हा
ते इतकं बा आवडट आहे ना तुम्हाला सांगते.
हा
त्याला इतका प्रॉब्लेम होता ऑफिसमध्येध छोट्या छोट्या गोष्टीवरन लाईट लावण्यापासून फॅन लावण्यापर्यंत
अच्छा त्याला काम सोडून बाकी करतो ब तू सगळ्या गोष्टी मग
सोडून त्याला बाकीच ह्याच त्या डोकवायला जास्त आवडतं त्याच्यावर काय सोल्युशन आहे का तुमच्याकड. कि त्याला काय करावं लाग
काही नाही त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. त्यालाो त्याच्या ना उत्तराला उत्तर द्यायच डयरेट बोलायचं ना मग माझ्या कुठल्याही गोष्टीत तू बोलू नको बाबा
हो त्यां नातना उत्तराला उत्तर दिलं ना कि ते बावळटपोरगबोलून जिरोत
मग त्याच्याकडें तोंड वर करून पण नाही मागायच इग्नोर केलं की आपाप कळं की बाबा हे माणू काय आपला नादल नाही लागला सोडून देईल मग तो
ते साई मिनटात मग मीच्या पतीचं पीठ मला लावलं भाकर येतं मला कोणी मली
चाल
होत अहो पण मी ते आहे तुमच्यामुळे चपातीचं सोडून भाकऱ्या अगर बाकरीचे माारता ना लगे कळत कि कोन विचार करतय मग ते भाकरी चमळन जाते का. मळुन नाही टेवत मि भाकर मी थापते आता राहुदे. नाही येते मला का क नाही येत. पद्मश्रीताई तुम्हाला टाइम आहे नावो
हा टाइम आहे आता आता नाही का आता जरा घरी चाललीय
हा मग
एक अर्ध्या तासान दुसऱ्यांदा कॉल करा अर्ध्या तासाने करा मग परत कॉल ह ना
हो चालेल कारण की तुमच्या नादत काय झालं चपाती पिटायचं तुमच्याशी बोलण्याच्या नाद चपातीच्या वजी भाकरीचं पीठ मळल गेलं.
तुम्हाला भाजी पण बदलावी लागेल चांग अह हा
आत्ताच माझी मम्मी बोलून गेली ऐकायला आला असे ना तुम्हाला. आम्ही जेवतो नऊ दहा वाजता आता तुम्ही गेल्यावर स्वयंपाक वि पक कर मग खाणार का
नाही आहे मैत्रिणी आहे थोडी तर ती कधी कधी करते त्या कधी कधी करतात मग जायचं जेवायचं मला उशीर झालत काय कोण वाट बघत नाही का जेवण वगैरे बनवायला. बनवायचं बनवलेलं असतं खायचं मग काय भांडी वगैरे घासायची आपण
हम हम आता काय मला भाकरी पण करावी लागतील मला हो चालत. चालेल चालेल हा हा